हॅलो आवाज येतोय का?
हा येतोय.
हा तेच की काय चाललंय बरं आहे का?
हो हो बर आहे.
हा. अ मला ना थोडस असं म्हणजे काहीतरी खायचं होतं. मग थोडस म्हणजे अ च चटपटी अस थोडस खायचंय मग एखादी रेसिपी सांगू शक श शकताय का?
हो सांगते की अ मला वाटत. आपली एकदम अशी पौष्टिक रेसिपी. मी आज तुला हे सांगते पॅन केक तर पॅन पॅन केकला प्रथम अ नारळाचं दूध नंतर ओला लेला नारळ, गूळ. आणि थोड रवा गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ,
हा.
मिरची फूड आहे असं साहित्य अजून आणि पहिल्यांदा काय करायचं थोडस ओलं खोबरं आणि गूळ हे तुपावर जरा भाजायच
चांगलं भाजुन एका बाजूला ठेवायचं आणि नंतर मग अ एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये नारळाच दूध घालायचं आणि थोडीशी वेलची पावडर घालायची आणि ते चांगलं मिश्रण करायच. चांगलं मिश्र करून घेतल्यानंतर मग त्याच्यात थोडस आपण आता मग हे केलेलं खोबरा आणि अ गुळ घालून चमी जे करून बाजूला ठेवलेलं आहे ना ते त्याच्यात मिक्स करायच. आणि ते चांगलं कालवायचं कालवल्यानंतर पुन्हा त्याच्यात अ ड्रायफ्रूट घालायचे.
हा...
आणि चांगलं ह सुकामेवा थोडा घालायचा आणि पुन्हा थोडशी अ केळी, केळी पण आपल्याला लागतील. तर दोन, तीन केळी स्मॅश करून घालायची त्याच्यात असं सगळं ते मिश्रण चांगलं खालायचं आणि मग आपण ते लगेचच परत गॅसवर पॅन तवा ठेऊन पहिल्यांदा.. त्या तापल्यानंतर त्याच्यात तूप घालायचं. आणि तूप घातल्या नंतर..
तेल वगैरे वापरलं तर होत नाही का?
नाही पुन्हा जरा... खमंगवास येण्यासाठी तुपाचीच गरज आहे. तूप घालायचं आणि तूप घातल्यानंतर मग ते पळीन.. असं ते आपण जे मिश्रण केले ते जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. मिडीयम केलेला आहे ते बरोबर.. चांगलं मिक्स झाल्यानंतर पळीन हळूच मधो मध थोडस सोडायचं एक पळी. जास्त ते पसरायचं नाही आपलं थोड आपल्या बारक्या बर लहान लहान अशा हे करायच्या. केक सारख.
हा.
सोडायचं आणि मग त्याला.. वरन आणखीन ड्रायफ्रुट टाकायचे कडेने तूप लावायचं. आणि झाकून ठेवायचं एक पाच मिनट. आणि चांगलं ते उकडल्यानंतर ते आपण... ह. झाकण काढायचं आणि मग त्याच्यामध्ये... हो या आपल्या.. उलताणे घेऊन ते उलतायच. एक बाजू शेकली जाते दुसरी बाजू.. शेकण्यासाठी आपण पुन्हा आणि तूप थोडं सोडायचं. आणि मग ती पुन्हा.. आता भांड त्याला झाकण लावण्याची काय गरज नाय. आपण ते एक दोन तीन मिनिटांनी पुन्हा ते उलथन्यांनी.. परतायच अशा त्हेन मग तो...
म्हणजे ते दोन्ही बाजून भाजून घ्यायचं का?
दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. अशा रीतीने ते आपला स्पॅन केक तयार होतोय.
ह ह आणि ते जर आपण म्हणजे ओव्हन मध्ये वगैरे ठेवलं तर
कशामध्ये?
म्हणजे ते ओव्हन नसते का इलेक्ट्रिक ओहन ओहन मध्ये जरी ठेवलं तर ते होईल का?
ओव्हन मध्ये मग तेल तुप लागतच नाहीय ना ओव्हन ला. अच्छा आपल्या ह्या पॅन ठेवून गॅसवरच अस झटपट करण्यासाठी. गॅसवररच ते करायचं. म्हणजे लहान मुलांना ते अति पौष्टिक आहे. आणि कसं आहे नाश्याचा प्रकार आहे. ह गडबडीच्या वेळेला हे आपलं आपण अम् केलं तरी मुलांना आपलं आवडीन गोड त्या नाही मु
मुलं खातील हो. ह आणि आपण डाब्याला सुद्धा देऊ शकतो.
आपण डब्याला पण देऊ शकतो. आणि सकाळच्या न्यारीला पण ते आपण करू शकतो घेऊ शकतो खाऊ शकतो म्हणजे गडबडीच्या वेळेला हा पदार्थ चटकन होण्यासारखय आणि ह्याला काय अ जास्त साहित्य पण नाहीय आणि हलका फुलका ह पॅन केक तैयार होतो आणि वयस्क माणसं सुद्धा हे आवडीने खाऊ शकतात.
हम्म ज्यांना ह हा ज्यांना जात नाही त पण खाऊ शकतील नाही का माऊ लुसलुशीत
मऊ लुसलुशीत अस हा पॅन केक तयार होतो. पण याला मुख्य म्हणजे दूध लागते नारळाचे दूध बाकी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काय घालायचं नाहीये
हा आणि नारळाचं दूध पण पौष्टिक असल्यामुळं
हम्म नारळाच्या दुधामध्येच ते भिजवायचं आहे.
हा तेच की नारळाच दूध पण पौष्टिक आहे.
हम्म आणि त्यामुळं ते गोड आणि खमंग लागते आणि ते तेरी ना आपड पोट भरूचा लहान मुलांसाठी आवडीचा पॅन केक तयार होतो
हो हो असं तुम्ही म्हणजे भरपूर पूर रेसिपी म्हणजे करत असाल ना.
हो आता ही रेसिपी तुम्हाला हे तुम्ही रेसिपी करून बघा.
हो ही रेसिपी आवडली आणि ह्या रेसिपी म्हणजे तुम्ही जसं सांगितलंय त्याप्रमाणेच मी घेऊन साहित्य करेन. आणि ही तुमची रेसिपी पौष्टिक पण आहे आणि पोट भरण्यासारखी पण आहे पोट पण भरू शकते मुलांना डब्यात देण्यासाठी पण होऊ शकते
हा याच्यामध्ये ड्रायफ्रूट आहे खोबरं आहे तूप आहे गुळ आहे त्यामुळं ही रेसिपी अतिशय चांगली होती
हो पौष्टिक असल्यामुळे मी अ छान वाटली तुमची रेसिपी आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्की करून बघेन आणि मुलांना किंवा खाऊ पण घालेल आणि आपण म्हणजे करून ठेवलं तर म्हणजे
तरी सुद्धा चालते काहीच होत नाही त्याला करून ठेवली तरी चालतय-
हम्म हम्म म्हणजे थोड्या वेळान खाल्लं किंवा बंद झाकण डब्यात ठेवलं तरी म्हणजे का तसं काही नाही.
हो त्याला काही नाही त्याला काही नाही होणार
म्हणजे बंद डब्यात सुद्धा आपण ठेवू शकतो आणि प्रवासाला पण नेलं तरी चालू शकतो
प्रवासाला चालते मुलांना शाळेत घेऊन गेले तरी चालतात म्हणजे त्यात काय एवढस तेल नाही किंवा अं असं ऑइली असं काहीच नाही त्याच्यामध्ये
हो हो हा आणि मी पण ऐकलं होत की पॅनकक म्हणजे मैदा पण काही जण वापरतात ना मैद्याच पण काहीतरी केक वगैरे होतो.
आप खवाचं पीठ अतिशय म्हणजे चांगला आहे पौष्टिक आहे.
हा मेचकी म मैद्याना कसं ते पोट वगैरे फुकते किंवा अ भरपूर काय?
हम्म त्याच्यामध्ये गावाचे पीठ आणि बारीक रवा आणि तुमचं? अ बेसनपीठ असं हे मिश्रण आहे.
अ तिने पिठ म्हणजे पौष्टिक आहेत गहवाच पेट फायबर देतो.
हा आणि बारीक रवा आणि तुमचं? बेसन पीठ हे काय बारीक रवा दोन चमचे टाकायचे. आणि बेसन पीठ सुद्धा दोन चमचेस टाकायचं. आणि मग ह्याच्यामध्ये तर तूनच मिक्स करायचंय?
हा हा म्हणजे बेसन पीठ खु कृषित करायचं काम करतं का?
हम्म आणि मग त्याच्यामध्ये
रवा काय काम करत.
अ रवा आपल्याला खुशखुशीतपणा देतो. रवा बारीक रवा मिक्स असल्यामुळे थोडसा
आणि ते जादा वगैरे झालं तर मला वाटत ते कठीण वगैरे होत असेल ना ठीक आहे ठीक आहे चालेल. तुम्ही सांगितली रेसिपी त्याबद्दल मी आभारी आहे ठेव का?
थँक्यू.